हा बोला त आहे
का कामात आहे का?
हा नाही नाही, द म्हणजे आहे मुलगा अ शेजारी, पण काय नाही बोलू शकतो आपण बोला ना.
हम्म, किती वर्षाची मुलं आहेत तुम्हाला?
माझी आहेत दोन वर्षाचा.
दोन वर्षाचे आहे काय, मग त्याचे सगळे डोस पूर्ण झालेत काय?
ह हो झालेत त्याचे, म्हणजे व्हिटॅमिन चे वगैरे झालेत त्याचे आता याच्यानंतरच त सहा महिन्यानंतर आहे त्याचा व्हिटॅमिनचा वगैरे.
हम्म हम्म, म्हणजे केअरफुली सगळं करत राहताय तर तुम्ही?
हो हो, करत राहते आमच्या इथे आहेत ना लसीकरण फ्रीमध्ये मिळते काही आणि मग अ डॉक्टरचे वगैरे कॉल ये तात मग जातो आम्ही, शक्यतो मी गव्हर्नमेंटचेच दिलेत. कारण आमच्या इथे पण आहेत ना त्या, असं आशा वर्कर वगैरे त्यांच्याकडे माझं आहे ते, नावनोंदणी आहे, हो हो म ते येतच असतात, त्यांच्यामुळे मग जवळपास इथच होऊन जातं लसीकरण.
पण कसं आहे गव्हर्नमेंटचच दिलेलं बरं, कारण आपण प्रायव्हेटला म्हणतोय ना मुलांना पेनलेस अस तात दिलेलं बर म्हणून, पण कसंय, पेनलेस असतात नाही असं नाही पण एकदा जर त्यांनी ते ल म्हणजे ती ल फोडली तर ते रिस्टोर करून फ्रीज ला ठेवतात. आणि फ्रीज ला ठेवले ना, मग परत परत जर दुसरे लाभार्थी गेले तर मग तेच फोडलेलं जे असतंय ना, ते त्यांनी तुम्हाला परत करतात.
अच्छा, हम्म हम्म हम्म.
मग त्याच्यासाठी ते नको आहे आपल्याला. एक मिनिट आ, ताई नाहीत काय?
ते म्हणजे गव्हर्नमेंटच कसं आपल्यासमोर फ्रेश काढलेलं असतंय ना. त्यामुळे द्यायला काय हरकत नाही.
अच्छा हम्म. नाही ते एक बरोबर गव्हर्नमेंटच कधी ही चांगल, मी पण बऱ्याचशा जणांकडन ऐकलेय की आमच्या शेजारी वगैरे पण आहे ना त्यांनी पण सगळ्यांनी गव्हर्नमेंट मध्येच दिलेली आहे. त्यामुळं मी ही प्रेफर तर गव्हर्नमेंटच करते, नाही का.
गव्हर्मेंट मध्ये कसं, जेवढं आपण मागवतोय ना तेवढं त्यांनी म्हणजे आ आपल्याला रेफर करतात, रेफर केल्यानंतर मग तेवढीच लस तात्पु, म्हणजे स्टोर करून ठेवलेली नसते ती आणि ऑल ओव्हर फ्रीज फ्रीजरचा तो हे असतोय ना आईसपॅक त्याच्यामध्येच असतय ना त्यामुळे बा म्हणजे बाळांना घातक असं काय नाहीये.
अच्छा अच्छा, हम्म हम्म, हा नाही बरोबर आहे बरोबर आणि गव्हर्नमेंट तेवढी काळजी तर घेणारच लहान मुलांची म्हणा किंवा कुठल्याही गोष्टींची ते गव्हर्नमेंट तेवढी काळजी घेतेच.
म आणि गव्हर्नमेंट हॉस् स्पिटल म जास्त प्राधान्य माता व बालमृत्यू ह्या हे रोखण्यासाठी दिले.
हम्म हम्म
मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त ट्राय के करतात ते ह्याच्यासाठीच.
हा अच्छा अच्छा.
कि बाळांना कायं नाही झालं पाहिजे सोबत मातांना काय नाही झालं पाहिजे, ह्याची काळजी घेतात आणि अजून आता ते आउटरी हेल्थ कॅम्प घ्यायचं पण चालू आहे बघा, तुमच्याकडे झालं काय ते?
नाही नाही, मला तर अजून नाही कळालंय.
म्हणजे आउटरीच हेल्थ कॅम्प मध्ये कसं आहे? बी पी शुगर चे पेशंट नवी जे ड्लेअर झाले असतात.
अच्छा अच्छा!
त्यांना गोळे औषधे वगैरे चालू होते.
हम्म हम् हम् ह्.
चालू होत आणि इव्हन त्यामध्ये कसं.
हम् हम्.
अ हः आलो आलो त्यामध्ये कसं नवीन पेशंट जर. एक तं झालं समजा तर त्यांना लगेच ऑन म्हणजे. ऑन ट्रीटमेंट लगेच चालू करता येते. समजा एकशे तीसच्या पुढे जर का नी त्यांना. बीपी चा वैगरे त्रास व्हाय लागला तर मग आपण. चा चालू करू शकतो.
ह अच्छा अच्छा हम्म चांगलाय चांगलय.
ते जास्त अ आउट हेल्थ कॅम्प म जेवढे पेशंट मिळतील ते आम्ही शोधून. त्यांना लगेच गोळ्या चालू करू शकतोय आणि आता पाऊस साळेचे दिवस आहेत ना त्यामुळे जलजन्य आजार चालू आहेत. जलजन्य आजार म्हणजे कुठले टायफाईड, कॉलड्रा, कावीळ, परत डेंग्यू वगैरे हा दूषित पाण्यामुळे मगं ते पाण्यामध्ये पाणी जर दूषित असेल तर समजा आता काय करणार आपण. म्हणजे एकतरी तुरटी फिरवणार किंवा पाण्यामध्ये पाणीयला उकळी आणून गार करून आपण ते पाणी पिणार किंवा फिल्टरच पाणी पिणार. सोबतचं आपलं ॲक्वा हाय. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वापरून वापरून आपण जेवढं. स्वच्छतेचं दृष्टीनं जाईल ना तेवढं आपल्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी. ते शेव स्पेशली बाळांसाठी महत्त्वाचं हाय आणि काही पण तुम्ही कराय लागला म्हणजे साध काही. कराया लागला तर पहिला तुमचे हात स्वच्छ धुऊूनच मग हँडवॉश किंवा डेटॉल, हे वापरूनच तुमचे हँडवॉश करायचे आणि मगच तुम्ही म्हणजे. स्वयंपाक असू दे किंवा बाळाला भरवणं असू दे.
हम्म हम्म हम्म हम्. हा अच्छा बरोबर फॅमिली ची काळजी घेतलीचं पाहिजे ला. आपल्या बरोबर हम्म.
कोण ठेवायचं आणि फ्रीजच्या बॅक साईडला बघा म्हणजे पाणी साच. लेला एक टप असतोय म्हणजे छोटासा कंटेनर.
हम्म.
तो सुद्धा सततं स्वच्छ करत राहायचा त्यामध्ये जर आळी तयार झाली.
अच्छा!
तर ती आळी म्हणजे ढास बनते आणि नंतर तो ढास आपल्याला चावला तर आपल्याला डेंगू होतोय बघा. म्हणून फ्रीजच्या मागचा कंटेनर सुद्धा. दोन दिवसाला एकदा स्वच्छ करायचा त्यातलं पाणी फ्रेश ठेवायचं.
हम्म हम् हम.
आणि टॉर्च न बघत चला ते म्हणजे आळी खरंच झाली की काय म्हणून.
अच्छा नाही ना तेवढी काळ हो हो.
काळजी जेवढी आपण घेतोय ना तेवढं. कशाला म्हणजे स्वतःहून आजारांना आमंत्रण द्या होय ना.
हम्म बरोबरं आपली काळजी. स्वचं स्वच्छतेची काळजी घेतलीच नाही.
नी तर कशाला आपल्याला आजार होतील.
हम्म बरोबर. गिरवायच हम्म.
आणि आता अतिसाराचं पण चालू आहे बघा म्हणजे बा बाळांना शी जास्त प्रमाणात लागणे दोन पे तीन पेक्षा जास्त वेळा बाळान शी केली की लगेचच तुमच्या आशा त आता येतच असतील तुमच्या घरी मग ते अतिसाराची गोळी झिंकची गोळी म्हणून चालू आहे बघा. चौदा गोळ्या त्यांनी देतात म्हणजे झिरो ते पाच वर्षाच्या बालकांना. चौदा चौदा गोळींमधली चौदा दिवस ती गोळी ऍट अ टाईम द्यायची एक एक गोळी. आणि समजा सहा महिन्याच्या आतल जर ते बाळ असेल तर अर्धी गोळी द्यायची.
हा अच्छा ज
आणि हा अर्धी गोळी राहिलेली जा ते ती वेस्ट करायची. ती परत नाही वापरायची.
हा अच्छा अच्छा. हम्म.
हा त्यामुळ कसं हाय? बाळांना अतिसार पण नाही होणार आणि म्हणजे शी ला जास् तो बसून त्यांच्या शरीरातील पाणी वगैरे कमी झालं तर शेवटी डॉक्टर त्यांना ऍडमिट करा हा एकच ऑप्शन सांगतात आपल्याला.
हो हो. नाही ऍडमिट करण जे नको असत छोट्या मुलांना त्याच्यापा न लांबच ठेवलेलं बरं.
हम्म. आतापसून कसाला पोरांना सुया टोचा. आतापासून कशाला सलाईन चढवा.
हा आणि ते एवढंस जेवतो त्याला दुखणं पण सांगता येत
हम्म. तीन दिवस तरी किमान प्रायव्हेट डॉक्टर ठेवूनच घेतात बघा.
हो हो ते त आहेच.
तीन पेक्षा जास्त वेळा जर आपल्या बाळानं शी केली की आशा ताईंना फोन करणे. आम्हाला झिंकच्या गोळ्या आहेत असं विचारणे आणि हे करणे. आणि जर समजा शी करून करून जर त्याच्या शरीरातली पाणी कमी झालं, तर ओआरएस पाकीट मिळतात बघा. आशाताई पण आणून देेतील तुम्हाला. ओआरएसचं पाकिट घेऊन ओआरएस तयार करायचं एक लिटर पाण्यामध्ये.
हम्म हम्म.
आणि ते पाणी चमच्याने बाळाला आपल्याला थोडं थोडं देत राहायचय.
अच्छा. दिवसभर दोन तासात दो
हा आणि दोन तासापेक्षा जर जास्त वा राहिल पाणी तर ते ओतून द्यायचं वापरायचं नाही.
हा हा हा.
कारण आपल्याला माहित नाही ना. ओआरएस च पाकीट कधी पॅक केलंय. त्यामुळे दोनच तास वापरायचं.
हम्म हम्म हम्म. नाय बरोबर हम्म. खुप हा खूप चांगली आणि आरोग्याचे टिप्स तुम्ही देताय. खूप छान. ज्या माहिती नाही त्या पण गोष्टी मला माहिती झाल्यात. तिथे जायचं नसतं. आबा आबा आबा
भिऊन सांगतोय? पण आता तुमची माझी ओळख झाली म्हणून मी तुम्हाला फोनवरच सांगा लाग
हम्म हम्म हम्म चालेल चालेल. नक्की नक्की इथले आशावर नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन बाकी सगळ्या ज्या हेल्थ विषयी टिप्स आपण देऊ आणि काही योजना वगैरे असतील तर लहान मुलांसाठी किंवा माझ्या ओळखीतल्या कोणी प्रेगनंट एखादी मुलगी असेल तिला पण त्यांचा नंबर किंवा तिला पण त्या गोष्टींची माहिती मी नक्की पोहोचल तिच्या प पर्यंत
मला फोन करून विचारा मी तुम्हाला माहिती देतच राहीन
हो हो ते तई आता ओळख झाली क मग खूप फल तुम्हाला
हम्म प्रेग्नेन्सी मध्ये पण कसं दोन प्रकारचे डोस आहेत बघा ते महत्त्वाचे आहेत ते डोस घ्यायचे टीडी चा पहिला डोस टीडीचा सेकंड डोस म्हणजे शेवट पर्यंत धनुर्वाताचा काय प्राॅबलेम राहणार नाही आणि आपल्याला जर धनुर्वात झालं तर आपल्यासोबत त्या बाळाला पण होणार ना
चालेल चालेल
ते करायचंच नाही आहे आपल्याला म्हणून सुरुवातीला चौथ्या महिन्यात एक आणि पाचव्या महिन्यात एक ते टीटीचे दोन इंजेक्शन
हम्म हम् हम्म हम्म हम हा चालेल चालेल मी असे कोणी ना तिला नक्की सांगितलं मला पण त्या गोष्टीची माहिती मिळाली मी पण त्या गोष्टी त्यांची काळजी हेच हा
तेच की म्हणजे मला एकंदरीत काय म्हणायचंय जे आरोग्याच्या संबंधित संदेश आहेत ना ते प्रत्येक व्यक् व्यक्तीजवळ जर पोचले तर दवाखान्याचा आपल्याला हे राहणारच नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला दवाखान्यात जावा प्रत्येक गोष्टीसाठी पैसे घाला सुरवातीला जर आपण प्राथमिक जर स्वतःहून जर प्राथमिक स्वछता ठेवाय लागलो तर कशाला आपल्याला गरज भासेल असं म्हणायचंय मला
हो हो नाही बरोबर आहे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची आपण काळजी घेतली आपण व्यवस्थित स्वछता ठेवली की आपल्या कुटुंबाला पण आपण आधारापासून वाचवू शकतो लांब ठेऊ शकतो
आता आपण हिवाळ्यात जस स्वेटर वापरणार तसं पावसाळ्यात रेनकोट छत्री वापरणं पण महत्त्वाचं आहे
हो
वारा गार सुटला तरी पण सगळं वापरणं महत्वाचं आहे
हो हो चालेल हो हो मी नक्की या सगळ्या गोष्टी अ हे माझ्या फॉलोमध्ये ठेवेल आणि नक्की तुम्हाला मला काही अडचण आली की मी कॉल करेन तुम्हीही काळजी घ्या कुटुंबाची आणि मी पण घेते चालेल थँक्यू थँक्यू बाय हो हो